हॅलो!
हा हॅलो! ते आज गुरुपौर्णिमा आहे ना?
हा हा.
हा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला पण शुभेच्छा.
तुम्हासणी पण गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा. एकट्या,, बहिणी हाईत व्हाय तुम्हासणी?
हा! मी मोठी हाय,, दोन बहिणी हाईत.
हा हा.
मग आई? अ कराड तिकड
हा हा.
आणि मग ते कसं आई वडिला आता दोघं पण नाहीयेत ना. हा त्यामुळ आपलं आम्हालाच दोघांना आईवडिलांच्या सारखं आप आपलं सगळ हे करत्यात. सगळं आम्ही पण त्यांच बघ तोय. हा त्यामुळं सगळं हे करत्यात
हा हा.
आता आपल्याशिवाय त्यांना तरी कोण हाय, आणि त त्याच्याशिवाय आपल्याला तरी कोण हाय असं,, असं हाय.
हम्म.
त्यामुळ. आणि काय काय? चकलीची रेशीप तुम्ही चकल्या कशा करताय काय सांगा? मी कशा करते ते सांगते तुम्हाला.
चकली व्हय? हमम्म घे. तांदूळ
हा
आणि शाबू, हे करायचं भाजायचं ते दळून आणायचं. म्हणजे एक एक किलो एक एक किलो घेतोय की. तांदूळ एक किलो घेतोय आणि शाबू अर्धा किलो काय तर घेत्यात वाटतं,, एवढं काय माहित नाही ओ, मी काय कराय म्हणजे
हा हा हा हा हा बर बर बर.
एवढं काय जमत नाय मला काय.
बर बर बर बर. ठीक आहे ठीक आहे, मी मी सांगते की, मी सांगते की मी सांगते ते तशा करून बघा,, आणि कशा झाल्यात ते पण नंतर फोन करून मला सांगा.
चालतय की.
हा. काय करायचं पहिल्यांदा आपण वाटीनं किंवा ग्लासनं मापं घ्यायची.
हां.
हा घेताना आता चार ग्लास जर आपण तांदूळ घेतले
हा
हा,, तर दोन ग्लास हरभऱ्याची डाळ घ्यायची.
हा, हरभरा डाळ घातल्यावर खरं मऊ होत्यात ना
अजिबात नाही. करून बघा की एकदा छोट्या वाटीनं माप घेऊन बघा.
हम्म्म! बर बघतो की
हम्म! चार चार ग्लास जर तांदूळ घेतले तर दोन ग्लास हरभऱ्याची डाळ.
हां
एक ग्लास मुगाची डाळ
आं?
एक ग्लास उडदाची डाळ
हां.
परत एक ग्लास पोहे आपण कांदा पोहे करतोय ते एक ग्लास शाबु
हा.
आणि आपली वाटी असतेय का नाही आमटीची वाटी
हां लहान?
हां तेवढं धने वाटीभर
हां.
आणि जिरे अर्धा वाटी
हां हां.
आणि आपली हळकुंड असतेत का नाय हळकुंड हा हळकुंड ते हळकुंड चिचून त्याच जरासं एक चमचाभर ते क कुटलेलं हे त्या दळपात टाकायचं.
हा हा.
मग हे सगळं साहित्य कनय सेपरेट थोडं थोडं भाजून घ्यायचं.
हां.
असं जरासं तांबूस म्हणजे करपायच नाही.
करपुस जरास तांब
हा जरास चांगलं गरम व्हायला पाहिजे असं सगळं भाजून घ्यायचं.
हा हा.
मग ते भाजून घेतल्यानंतर थंड झालं की दळून आणायचं बारीक अस. मग दळून आणल्यानंतर करायच्या वेळेला काय करायच केवढा आपण घेणार म्हणजे हेन वा वाटीन नाही तर ग्लास नच घ्यायचं माप घेताना.
हां.
तर तुम्ही दहा वाट्या पीठ घेतलंसा?
हां.
तर एक तांब्याभर पाणी ठेवायचं, तांब्याला जरा कमीच ठेवायचं पाणी.
गरम कराय?
गरम करायला उकळायला ठेवायचं पाणी.
हां.
आणि त्यात आ वाटीन जे घेतलय पीठ
हां.
त्याच वाटीनं पाऊन वाटी अर्ध्या वाटीला चढ
हां.
तेल ओतायचं त्या पाण्यात.
आ.
तेल वतायचं आणि ते उकळायचं.
उकळायच.
हा पाणी उकळायचं आणि ते उकळतही पाणी त्यात का नाही
हा.
ओवा टाकायचा जरासा.
हा.
आल्या लसणाची पेस्ट टाकायची.
आ.
परत तिखट, मीठ सगळं घा टाकायचं आणि ते उकळायचं तिखट कसलं टाकायचं बुक्का टाकायचा.
हां.
चटणी आपली रोजची वापरातली नाही मिरची पुड. मिरची पूट टाकायची कांदा लसणाची चटणी नाही टाकायची.
मुका.
बुक्का टाकायचा.
हा हा.
आणि ते उकळलं पाणी क नाहीे की ते पीठ आपलं असतंय क नाही आपण मोजून घेतलेलं.
हां.
ते पीठ हळूहळू हळू त्याच्यात टाकायचं आणि ते हल व्हायचं वापून घ्यायचं कोरडं कोरडं असं.
हा हा.
आणि ते उकडलं क नाही की मग त्याच्यावर वर तीळ टाकायचे ओवा जर उसळीत टाकला नसेल पाण्यात तर वरण ओवा टाकायचा. हलवायचं आणि झाकून ठेवायचं एक अर्धा तास ते पीठ.
हां.
आणि अर्ध्या तासानं मग कन‌ई त्यातलं थोडं पीठ घेऊन मळून.
मग ते चकलीच्या साच्यानं गाळायचं चकल्या पाडायचं. आणि तेल पण गरम करताना काय करायचं, तेल गरम केलं क नाही तेल थंड पण ठेवायचं नाही लय उसळायचं पण नाही.
बरं बर.
म्हणजे लय थंड ठेवलं का नाही तर चकली टाकली की चकली सगळी सुटत्या.
आ हा.
आणि लय कड टाकली की टाकल्याबरोबर करप त्या म्हणजे कलर बदलतो त्याचा लय.
होय.
म्हणून टाकता नच कने.
कमी पण नाही जास्त पण नाही असं मध्यम ह्याच्यावर ते उकळायचं एखादकने त्या पिठाची एखादी छोटी गोळी करायची आणि टाकून बघायची.
हा हा.
हा, म ते व वर आलं लगेच तर चकल्या सोडायच्या.
हा- हा.
आणि मंद हिच्यावर भाजायच्या म्हणजे असं लैय पण असं लैय बारीक केला तर व- व विरघळते चकल्या.
होय, लगेच खराब होते मग ते सगळ तेलात नच होते.
तेलात होत्यात तेव्हा लैय म्हणजे कमी गॅस ठेवायचाचं नाही मध्यमंच गॅस ठेवायचा ठेवताना.
ह हे दरवाजा मंद कर वारडी बाब दादे बरं -बरं करून बघतोया.
ठेवताना आणि घ्यायच्या चकली तुम्हाला सांगायचं म्हणजे चक चकली सुटत नाही, तुटत नाही, फुटत नाही काही होत नाही.
हा- हा चालतंय बघतो एकदा ट्राय करून.
अं हा आणि तुम्ही कधी करायचं तेव्हा मला फोन केला असा तरी पण सा चालतयं.
हम्म, चालते
हा आणि कशाची रेसिपी सांगू सांगा?
कशाची पण सांगा मी जेवढं जास्त म्हणजे घरात करतेात ना मी मुलांच्यात ना ते हे करतोय वितच नाही मला.
हा, हा, हा, हा, हा.
करायच एवढंच
हा -हा हाताखाली करायचं.
होय,
हा, सुनानचं आपलं तेवढं बरं असतं तेय बघा, अं, हा, हा. हा... सासवा आपल्या करत्यात हे आपल्या हाताखाली देऊन आपलं, हा -हा. हा, हा, हा, हा, नाही सगळ्यांच तेच आहे, सगळ्या आमच्या काय तुमच्या त तुम्ही काय नाही सगळं तेच आहे. आणि आत्ता कसं जास्त करून फोन करायला बघत नाही हो.
सगळी तयारच आणत्यात.
तयारच आणत्यात आता गौरी, गणपतीला सुद्धा आम्ही ओ सगळं पदार्थ अगोदर करत होतो, गौरी साठी नैवेद्याला.
होय,
पण आता काही नाही.
ही भाजी-भाकरी झालं की झालं.
हा सूनबाई आमची म्हणती काही नको. काय ते गौरीला नेवेद्याला मग् मी पाऊ- पाऊ किलो विकत आणून देऊया गौरीला नैवेद्य दाखवु या, हा-हा. ते सगळं करत बसायचं आणि ते आजवा तसलं आणि कोण खायचं सगळं करून ठिऊन आसं खायला पण कोण नसतयं ना मुलं पण कसं जास्त ब झालं, चार दिवस झालं की मग खायला बघत नाहीत.
ताजं ताजचं तेवढं एकदाच खातात व्हंय, ताजं ताजचं खात्यात.
ताजं- ताजचं खात्यात अन् मग कोण खायचं, मग कसं चकली चिवडा, बुंदीचा लाडू हे आवडीचं आहे तेवढं जरा जास्त करायचं घरातल्या घरात, हम्म मग तेवढंच आपलं हे करत बसायचं हे करत.
हम्म, चालतय.
तिकटाचं हाय तेवढं खात्यात आवडीनं.
व्हय, आमच्यात कोण गोड खायीत नाय, तिखट तिखट तेवढं पाहिजे चकली, चिवडा
हा, तेच
बेसनचा लाडू एक तेवढं पाहिजे नाय तर बाकी काय नाही मग.
हा हा हा हं तेच मग आणि काय होतंय करायला कोणतरी हाताखाली लागतय ओ.
व्हय, एक
एकट्याला होत नाही, आता कसं पहिलं जसं एकटी मी सगळं करत हू ते तुम्हाला सांगायच म्हणजे पण आता नाय, आता मला पण तेवढी ताकद पोचत नाय, अन पायाच्या ह्यान तेवढी धावपळ पण मला होत नाही.
कोणाच्या गावी?
आता वर-खाली न हीकड खाली बसायच आणि वर उठायच होत तच नाही ते, गॅससाठी नी हे चकल्या सुद्धा करायच्या असल तर कुणाला तरी सांग तोय बाई गाळो
व्हय, हात तर लय दुखत्यात त्यान.
हा, आणि उभं राहून आपलं तळून घ्यायचं नुसत.
आपल्याला ते अ व नाहीच, खाली-वर पायाच्या ह्यान मला होतच नाही आ ओ आत हा अ काय करायच मग, हुत होत हुत
कुठलच काय हुयत नाय, आणि आता माणसासनी लगेच जरा हे होत तय, जरा वय झालं की
मुलं झोपल्यावर रात्रीच मी सगळं काही तयारी करत हुतो, तुम्हाला सांगायच म्हणजे.
हा हा
मुलं दिवसभर मग का कशात हात घालू देत नाहीत, काय करू देत नाहीत म्हणायचं आणि ही झूप लित की मग माझं करण सुरू बघा.
हा हा
शांतपणान आपलं करायच.
काय आता कोण तस हे करतय एवढ धाव पळ करून आणि हे. काय आता पोरी कुठं, किती लागतय तेवढंच आणूया नि खाऊया म्हणत्यात आणि रिकाम होत्यात.
व्हय, तेच बर पडतय मात्र पण व्हित नाय आणि कायच नाय.
तेच की, क काय हूतंय ते आणलेलं वाट खायाच केवढ नी, वाटायच केवढ?
हा हा
घरात केल की कस कोण आल, गेल तरी आपल्याला ताटात देता येतय ना.
व्हय. ते मापातच असतय नाय, त्यामुळ द्यायचं अवघड, ठेवायच अवघड.
ठेवायच अघड असं होते आणि ते पहिल्यापासून कसं आमची फॅमिली सगळी मोठी आणि इकड सासरी पण आम्ही मोठं असल्यामुळ कस सग होय हितच यायचीत ना सणावारा
हा हा
त्यामुळ जास्त करायची सवय लागलेली.
हा
असं. काय नाही बग